हा आवाज येतोय का
हा आवाज येतो मला तु तुम्हाला येतो का माझा आवाज
हां या लागला या लागला
हां मग तुम्हाला मी ते सांगत होते की ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी घेतलेल चांगल असत शरीरासाठी तर तुम्ही ते घेऊ शकता आणि एकदा सवय झाली ना त्याची कि मग अजुन छान वाटत घ्यायला ते
हम्म्म
जस की पहिल मला वाटायच की काळी कॉफी घेताना ती कडु लागते किंवा काय पण आता सवय झाल्यानंतर काहीच वाटत वाटत नाय
हो नाही पण अं आपल्या कॉपी अ म्हणजे मी ना हे ला जात होते जिमला त्यावेळी ब्लॅक कॉपी पीत होते मी तर ब्लॅक कॉफी पिल्यान म्हणजे अंगातमध्ये हिट येते म्हणतात खर त्याने जास्त
मला तरी नाही वाटत तस म्हणजे आता मी रेग्युलर घेते ना दिवसात दोन- दोन वेळा घेते मी ब्लॅक कॉफी
बरं
एकदा सकाळी घेते अकरा वाजता नाश्त्यानंतर वगैरे आणि एकदा संध्याकाळी पाच वाजता घेते जर ब्लॅक टी घेतल नाही तर ब्लॅक कॉफी घेते मग
त्यांन अस कधी का नाही अस अस उष्णता वगैरे जाणवली नाही
नाही नाही कधीच नाही जाणवली
हम्म
मी सुरुवातीला मग मला सवय होण्यापुरती त्यात थोडस हनी टाकायचे पण मग नंतर बंदच केल मग म टाकत होते थोड बर वाटत होती मग जरा कडवट पणा कमी ते यायचा मग नंतर नंतर अ क मध कमी कमी टाकत गेले नंतर मग बंद करून टाकल आता पूर्ण काळी घेते हा आता काहीच वाटत नाही त्याच
हं हं म्हणजे मी ना मध्यंतर जस जरा अस वेट जास्त झालेल होत ना त्यासाठी मी हा मग त्यासाठी मी जिमला जाॅईन केल होत जायच होते त्या दिवसात मग हा मग त्यावेळी जीम मधुन आम्हाला ते सर सांगायचे की अं येताना म्हणजे अस एक गरम कोमट पाणी अ लिंबु पाणी घेऊन जावा किंवा अ ब्लॅक कॉफी घेऊन ये म्हणजे सांगायचंय पण त्याला हिट मला ते मला म्हणजे तासते मानवला मला जास्त सांगायला मला मुळातच माझा आगात हिट जास्त आहे आणि ते ब्लॅकोप इशू काय नाहीत ना असं जास्त ढगधग व्हायची हा अशी हीट वाढायची दगधग दगधग व्हायची मला जास्त लयती
हम्म मग तुमच्या शरीराला त्याची सवय नसेल कदाचित त्याच्यामुळे होत असेल हम्म
हो मग काय त्याच्यानंतर मी ते काय हेच केलं पण आपण तशी कॉपी अजून पण नॉर्मली आपण दूध वगैरे घालून सगळ म्हणजे जशी हवी तशी ती कॉपी बनवून जरी तिला अजून पण तरी देखील ना ह्या गरमी ला वगरे जास्ती घेत नाही कधीतरी चुकून कधी तरी ते पण एक अस मनात आलं म्हणून तर असं त्या दिवशी ना असं धगधग धगधग झाल्या गत होतय
अचछा म्हणजे तुम्हाला त तुमच्या बॉडीला कॉफी सूटच करत नाही तुमच्या बॉडीला त्रासच होत तो कॉफीचा
ह म्हजे हा म्हजे ना कॉफी पिलिना कस फक्त गरमच व्हाय चाल होतते स नुसता गरमचच यायला चालू होत म्हणजे नेमकं काय होता काय माहत नाही पण जास्त असं गरम गरम वाटते मग थंडीच्या दिवसात वगैरे ते छान वात मग मी पितेत त्या दिवसात मग कवा तरी पण उन्हाळ्याला वगैरे ते पूर्ण म्हणजे टाळते
हम्म नाही नाही कॉफी माझी आवडती आहे तशी चहापेक्षा पण पण मग ब्लॅकच घेते त्याची सवय खूप खराब आहे पण दोन ते तीन वेळे जास्त कॉफी शरीरासाठी चांगली नसते त्यामुळे त्यामुळे दोनच वेळा घेते मी सकाळी एकदा संध्याकाळी एकदा हा बाकी फिटनेस साठी अजून काय काय तुमच्याकडे आहेत का ट्री
अ फिट फिटनेस साटी म्हटलं तर बा मी माझेच जास्त वजन वगैरे म्हणजे ते हार्मन्स वगैरे जे चें झाल्या तर तब्येत अशी हो ती पहिला खूप बारीक प होते जेवायला तसच झाल म्हनजे डिलिव्हरीच्या काळानंतर काय झालं नंतर हार्मोन्स चेंज झाले म्हणजे डिलेव्ह पण डिलव्हारी नंतर पण नाही लगेच असं काय झाल त्याच्यानंतर पण हा त्याच्यानंतर पण ऑपरेशनस वगैरे तेन झाल्यावर वगैरे पण मी भारीकत अे होते तब्यतीन व्यवस्थित सुटेबल काही अस ना त्या काळानंतर म्हणजे लग्नाच्या किमान दहा बारा वर्ष दहा वर्षानंतर बनले ठीक आहे मग अचानक काय काय म्हणजे इन्बॅलेन्स झाले हातमजद्धवायला माहिती
स्ट्रेस मुळ पण होतात ते बरं का ज काही स्ट्रेस छोटा मोठा असेल फॅमिलीत किंवा काय त्याच्यामुळे पण होतात
हा म्हणजे ते डॉक्टर बोलले तशे आणि जी तब्येत वाढली ना म्हणजे हम्म पी का कुणास ठाऊक, पण तब्येत एकदा जर वाढली ना, ते आटोक्यातच होत नाही. किती पण प्र
नाय, नाही आत, त्याचा अनुभव मला पण ये. मी पण खूप प्रयत्न करते, पण ते कमी हो
ह्म, हो तो नाही, तेच का-का माहिती, ते लेडीज ना, आपल्या तो एक काय प्रॉब्लेम ये, ते काय माहि ती, पण ना जी वाढले तब्येत, त्याच्यासाठी मी, जिम जॉईन केली, त्या जिमला गेले. मला दोन्ही वेळेला जिमला गेले, दोन्ही वेळी प्रॉब्लेम आला. सुरुवातीला गेले, तेव्हा एकदा प्रॉब्लेम आला, तेव्हा माज्या, असच दुखाय लागल, हातात नि ते. दुसऱ्यांदा गेले, दुसऱ्या वेळे, माझ्या पायात क्रॅम्प तेन आला, म्हणजे ना मला ती जिम सुट त झाली, ना माला काय दुसरं सूट होतंय, असल झालय ते सगळं
म योगा का प्रयत्न करत नहीं, तुम्ही योगासाठी?
नही, योगा पण पाहिलेले, म्हणजे आहे तिथे, योग्याला -योगाच पण इथे.
हम्म, कारण काय होतं ना, जेव्हा जास्त वजन होतं ना, तेव्हा त्या अ एक्सरसाइज, म्हणजे ज्यावेळेस जेव, आपण व्यायाम तिथं करतो, जिममध्ये त्यात त्या शरीराची खूप हालचाल होते, आणि ते फॅट मुळ, त्या अ आपल्या हाडांना, ते फॅट हे होत नाही, सहन होत नही ओझं, त्यामुळे तस होत ते प्रॉब्लम, बाकी काय नाही, तेवढीच एक अडचण असते. मग तुम्ही, त्यासाठी तुम्ही, योगा पण करू शकताय. योगाला कस, स्टेप बाय स्टेप, ते आपल्याला, व्यायाम सांगतात ना.
ह्म हं.
पण चांगला पर्याय, पण ते ख कमी कमी, म्हणजे जिमला कसं तुमचं, पटकन वजन कमी होणार, योगाला तुम्हाला, थोडासा वेळ लागतो.
ह्म, होय नाही पण जिमला कसा, झालं मला थोडे दिवस तेन केलं, पण ते माझंच का, रुटीन रेतीन बसली ना, त्याच्यात मी ते बंदच केलं, परत आणखी असं झालं. इतका त्रास झाला ना, मला ना तर वाटायला, घरातली कामं सुद्धा होईना, ते इतकं दुखाय लागलं ते.
अरे बापरे! नाही मग, ते त्याला कारण खूप असतात, वजन वाढण्यासाठी, तुमचं जास्त विचार करणं असू शकतं, टेन्शन असू शकतं. त्यानंतर तुमचं खाण्याची योग, म्हणजे योग्य वेळ नसणं, किंवा अवेळी खाणं. जसं कि तुम्ही, दुपारचं जेवण, जर दोनच्या पुढं करत असाल रात्रीचं जेवण दहा अक, दहा अकरा वाजता करत असाल, किंवा झोपत असाल, रोज बारा वाजता. तरी पण, वजन वाढू शकतं.
म्हणजे तेच, काय नेमकं, कशामुंळ, कसं, काय-काय झालं, पण कळ त आपलं असतं ना लेडीच, काहीना काही तरी असतच की, चालू.
भले तुम्ही, आठ तास झोप घेत असाल, पण जर तुम्ही, ते बारा नंतर घेत असाल, तरी पण तुमचं वजन वाढू शकत. तुम्ही जर साडे दहाला जो पुण सकाळी लवकर उठत असाल, तर ते, ते शरीरासाठी चांगलं असतं.
हो नाही ते पण आहे योग्य झोप वगैरे होन पण व्यवस्थित आहे खरं,
हा योग्य वेळेला झोप झोप फक्त होत ते म्हणून नाही योग्य वेळेला होणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून पण असतात की जेवताना आपल्याला पाणी प्यायची सवय असते तर ते जेवणाच्या अगोदर आपण पिलं पाहिजे अर्धा तास किंवा ते जेवण झाल्यान तर एका तासानी पिल पाहिजे.
ह तशा बारीक हा म्हणजे तशा बारीकशा गोष्टी पण खूप आहेता.
हा हा मग त्याच्यातून पण आपलं वजन वाढू शकत.
हो त्याचे ते पण आहेच खर. पण ज्या वेळेल हे विचारलं त्यावेळे तरी तस सांगितलंच खर म्हणजे हार्मोनस चेंज मूळ
काकडी का काकडी, कांदा, टोमॅटो, हे बीट हे आपण खात नाही जेवणात ते पण खाल्लं पाहिजे. फळं खाली पाहिजे हम्म हम्म ती खाणं होत नाही आपल कारण आपलं काय होत आपण त्यांच्या तब्येतीकडे लक्षात देतो पण आपण स्वतःच्याकडे
हम नाही नाही होतच नाही ते आपल्या सगळ्या सगळ्या जबाबदारीतून ते जातच नाही लग
अ मुलांना सगळं वेळत द्यायचं असतं. घरी पुरुषांना सगळं वेळेत द्याच असतं पण आपण आपलं काय नाही करत वेळेत.
सगळ्यांना घेऊनेऊन झाल्यानंतर आपल्याला आपला करण्यासाठी कंटाळाच आलेला असतोय मग,
आणि उशीर झालेला असतो, मग तेव्हा ते करून काही उपयोग झालेला नसतो.
होय.
हम्
मग,
आणि कधी कधी असं असतं की बाबा हा टाइम पण आहे सगळं पण आहे पण आप पण त्यावेळी कंटाळा करतो, बाबा नको सकाळपासून आपण हे एवढं केलंय आता ते न नको करायला ह त्याच्यामुळच, आपलं दुर्लक्ष होत तब्यतीकड आणि मग अचानक अचानक जाऊन कळतं की अरे बाप रे आपण खूपच जाड झालोय.
लयच उशर झालाय. नाही ते सगळ्याच होतं महिलांचं मला असं वाटायचं की म्हणजे आपणच कायतर अस पण नाही जिकडे तिकडे त्या महिलांच बघितल की ते तसच, जाणवतय दिसतय ते,
कळतं ना लगेच आजकाल सगळीकड पी सी ओ डीचा प्रॉब्लेम चालू झालाय शुगर, थायरॉइड, बी पी, हे खूप नॉर्मल आता सगळ्यांसाठी झालंय.
नाही नाही होय पहिला कुठ तरी दिसायचे ते तसले पेशंट्स वगैरे
आजकाल आपलं बाहेरचं खाणं, प्लास्टिक मधून खाणं यामुळे कॅन्सरचे प्रमाण पण वाढल्यात लेडीज मध्ये आता,
ते वाढले होय -
हो तर ते आटोक्यात आनन पण तेवढंच अवघड आहे.
होय होय ते तर आहेच काय म्हणून थांबवणार ना आपण, आता आपण प्लॅस्टिक खाण जर थांबवलं तर जे आता म बियान उगवाय लागले त्याचे भाज्या वगैरे येतात वगैरे तेन आता त्या सगळ्या केमिकल युक्त झाल्यात सगळ्या.
हा तेच ना सगळच म्हणजे रासायनिक खतांचा वापर केला जातो. फवारण्या वेगवेगळ्या पिकांवर केल्या जातात, ते काहीच आपल्या शरीरासाठी योग्य नाही.
पण आता क नही सगळेच म्हणजे आपण काय कुठला पदार्थ खाल्ला आणि तो असा केमिकलचा नाही असा नाही सगळ्या पदार्थ तसेच आलेत.
हो लवकर पिक काढण्यासाठी भाज्यांवरती फवारण्यात त्यांना वेगवेगळी कीटकनाशक, अ वेगवेगळी खत
पण अ असं फास्ट पिकं काढून फास्ट तीच सगळे श्रीमंत व्हायला जायल्यात तसं आपलं जीवन पण फास्ट होणार आहे सगळं आता.
सगळं फास्ट खर, संपणार पण फास्ट.
फास्ट फास्ट क्रिया होत
हो, कोणतीच गोष्ट आता नॉर्मल नाही राहिलीच, जुन्या जमान्यासारखी किंवा आजकाल मुलींचं पण बघ ताय की बाबा प्रेग्नेन्सी पण किती अवघड झाली.
होय
ती गरोदर राहन किती मुलींसाठी सोपं होतं, एवढ्या एवढ्या डिलिव्हरी व्हायच्या घरातच मुली त्या पण आजकाल ते पण अवघड झालय, कारण हा, ह्याच गोष्टींमुळ ना खाणं योग्य प्रमाणात नाही, योग्य वेळेत नाही, त्याच्यामुळ ते मग शरीर तेवढं हे होत नाही.
होत नाही ते.
किंवा हा किंवा योग्य वेळेत लग्न नाही, आयुष्य कमी झालय, लग्न उशिरा होतय.
पण आता आविष्यमान पण आताच्या लोकांचे बघायची कमीच आता.
हा, तेच ना पण आयुष्य कमी झालं तर लग्न लवकर वकर झालं पाहिजे, उलट झाला आता.
शंभ आता नाही आता, शंभर उलटत नाही ती शंभर लांबच. त्याच्या आत साठ-सत्तर गाठली तर, बास हा जीवन झालं जगल त्यांनी.
नाही आता हो त्याच जीवनशैलीमुळेच हे सगळं झालंय.
झाले हो पण ते हे केल कोणी, सगळे सगळ माणसांनीच सगळ वडून घेतलय, होय आपणच सगळ ओढून घेतलेल्या आहेत या सगळ्या.
हवा प्रदूषण, गाड्यांची संख्या वाढलीत ध्वनी प्रदूषण होतय, सगळ सगळ सगळं आपल्या हातानी हाय
आणि लोकसंख्या वाढवल्यामुळ, त्याचा विस्तार बसवायसाठी आपण झाडं तोडाय
हा झाड तोडल्यामूळ पाऊस, पाऊस कमी जास्त अस सगळं उन्हाळ्यात गरमी वाढतीये.
होय